हॅलो हा ताई माझा आवाज येतो आहे? हा. हा बोला. की काय करायलाय? हा आहे मस्त आहे. बघा तुम्ही?
हो मी पण मस्त आहे. काय नाही आजच चाललंय डेली रुटीन.
होय काय
हा थोडं मोबाईल वगैरे बघायचं.
हा
आणि कामं करायची थोडं शेर मार्केट वगैरे शिकून घेली मी सध्या. हा बघु हा थोडं थोडं. डेली ऑब्झर्वेशन करते. म्हणजे बघते की काही ऐक की मग थोडं बघायलाग. शिकायला अ क्लास पण लावला होता पण मग आता बरेच दिवस झाले आणि कंटिन्यू आपल्याकडून होत नाही.
होय होय.
ऑनलाईन व्हिडिओ वगैरे बघून काही? क्लासच्या नोट्स असं करून मग आहे थोडं थोडं बघू म्हटलं सगळ करताय आपण पण काही य का बघूया शिकून.
होय होय.
हा.
आणि जेवण वगैरे?
हो आवरलं सगळं जेवण वगैरे
हा हा
आताच इकडे वातावरण खूप आहे ना पावसाचं?
नाही होय काय हा आमच्याकडे कडक ऊन पडले. पाऊस तर नाहीचाय चार पाच दिवस झाले.
हा हा. मग इतर इतर वेळेत काही नाही पण मग पावस. म्हणजे ऊन कडक आहे. पण मग मध्येच पावसाचं वातावरण होतय हवा सुटते. ना त्याच्यामुळे मग लाईट पण जातय. नेटवर्क इश्यू होतो.
होय. होत आहे सोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम.
हम् आवाज पण अडकतो आणि. तर मग लाईट गेल्यामुळे मग नेटवर्क पण क्रॉस होऊन जात
होय होय.
अ तुमच आवरल.
हो आवरलाय अजून जेव जेवायच आहे आता जेवणार थोड्या वेळाने.
ओके.
हा तेच म्हटलं कोण फ्री असेल तर कॉल करायचा?
हो ते आवरल्याशिवाय पण हो. नाही ना ते पण मग मध्ये मध्ये.
होय होय. एकदा तिकडच आवरूनच मग इकडे घ्यायचं.
हा आणि असं आहे की एकदा त्यांनी केलं तर मग आपण करायच मग ते दहा दहा. दहा मिनटं दोघांचे परत जातात ना? हं हं त्याच्यामुळे मग कंटिन्यू होतो, निवांत राहिलं कि मग बोलायला पणं एकदा कॉल पण कम म्हणजे पूर्ण होऊन जातो ना?
होय होय
नाही तर मग अर्ध लक्ष
लागत होय इकडे कामाकडे पण होत नाही थोडा पण. आता कसं मी जरा फ ते ना म्हणताना बघितलं कोण आहे काय तोपर्यंत
हा ते तर आहे. तुम्ही काय करता एक्स्ट्रा वेळेत?
अं नाही मी हाऊस वाईफच आहे मुलगा लहान आहे माझा
नाही इतर वेळेत म्हणजे, आवरून वगैरे झालं कि म बाकी आवड आहे का कसली?
हो आहे, मला पुस्तक वगैरे वाचते किंवा मोबाईल व काहीतरी रेसिपीज वगैरे बघ जायच मेंदी काढायचं, मेहंदी काढायला जास्त आवडतेय.
अरे वा तुम्ही अशाच शिकल्या आहात? कि काही कोर्स वगैरे केला आहे?
काढत काढत शिकले कोर्स वगैरे नाही करायला. पण तेवढी काही परफेक्ट नाहीे येत. बऱ्यापैकी येते.
हा छान आहे काहीतरी कला पाहिजे म्हणजे
काहीतरी करा म्हणजे असं रिकाम्या वेळेत करायला
हा विरंगुळा म्हणून करायला हं चांगलं वाटतं. मला हे आपल्या बॉटल्स असतात ना, काचेच्या बॉटल्स
हा हा
किंवा रिकामे प्लास्टिकचे डब्बे वगैरे ते पेंट करायला त्याच्यावर म्हणजे ते पेंट करून त्याच्यावर ते चित्र फुलं वगैरे ते सगळं काढून आणि तस पण बॉटल वगैरे पेंट करायला पण आवडतात मला.
हा हा छान आहे.
हा काय काय केलेयत?
अ वेस्ट करण्यापेक्षा, काहीतरी त्याच युज करायचं.
हा हा जसं ते फुलं बनवायचं, कधी कधी हाताने ड्रॉइंग करायची आणि कधी ते आपले पिस्ता असतो त्याच्यावररच जे असत ना?
हा हा
तो ते टाकून न देता मग ते चि प कवून त्याला पेंट करून तसं पण असं बनवायच किंवा साडी चं काही लेस वैगरे ते काढलेलं असलं एक्स्ट्राचं, ते टाकून द्यायचं ह्याच्यातल्या मग काढून घ्यायच काच असतात किंवा मग मनी वगैरे ते सगळं काढून आणि मग त्याच्याने ते सजवायचं.
होय असं करताय काय छान वाटतंय ते असं डेकोरेशन करायला वगैरे.
हा हा हा मग मग त्याच्यावर फ्लॉवर्स त्याच्यामध्ये ठेवले की मस्त वाटतं.
होय होय आणि ते दिसायला पण छान दिसतंय.
हा छान दिसतं आणि आपण केलेलं अस त्याच्यामधून तो आनंद वेगळाच असतो. ते बघायला पण
छान वाटत आणि एक हो काहीतरी वेगळं करायचं. असं म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगलं परत ह्याच्यापेक्षा चांगलं असं काहीतरी करावं असं वाटत
हा आणि नवीन नवीन आय जस जस करत जातो ना तस, तस नवीन, नवीन आपल्याला आयडिया मिळत जात. क हा असं केलं तर काय होईल तसं केलं तर.
होय किंवा ते आणि वेगळ्या पद्धतीने केलं तर कसं छान वाटेल असं पण वाटतंय.
हा मग मनी प्लांट वगैरे लावतो ना इंडोअर प्लांट. ते त्याच्यासाठी मग ठेवते मी घरात.
छान वाटतं ते बघायला पण
हो छान आहे. बाकी अजून अ
अजून काय म्हणता?
बाकी तर काही नाही बाबा जेवणाच कस आहे तुमच.
आमच्याकडे कस असत मिस्टर सकाळी जातात ना त्याच्यामुळे त्यांना डबा करून द्यायला लागतोय.
हा.
मग आणि मग परत मुलगा मग दहा वाजता जातो शाळेला मग त्याला आणि परत करून द्यायचं त्याला नाश्ता परत द्यायचा अस होत ना आमच मग सकाळी नाश्ता केल्यामुळे मग जेवण लेट होत. ते एक दीड वाजता जेवतो म तुमचं कसं असते?
आमचं नॉर्मलच असतंय एकदाच सकाळचा नाश्ता वगैरे सगळं बनतो. ह मग फुल फुल डे असल्यामुळे मग ते वर्किंगच पूर्ण सकाळचा अम सात ते संध्याकाळी सात पर्यंतचा पूर्ण बिझी शेड्यूल असत.
हा हा.
त्याच्यामुळे सगळं एक साथच होतय ब्रेकफास्ट पण आणि लंच वगैरे सगळ सोबतच असत मग तेव्हाच बनत माझ
हा हा.
हम्म मग आवरून होतय लवकर.
होय काय हा हा. आणि मग तुम्ही जॉबला वगैरे आहे का?
करत होते पण आता सध्या नाहीये मी जिकडे आहे तिकडून खूप दूर दूर आहे सर्व्या गोष्टी त्याच्यामुळे मग तिथे नाही करता येते आधी मी अ टीचर होते. कॉलेज ला हम्म. आता सध्या आहे घरीच आहे मग हे मराठा ग्रुपला मी आधीपासून जॉन आहे म्हणजे कोरोनाच्या आधी पासून आहे. मग ते बऱ्याचशा गोष्टी एक, एक, एक, एक ग्रुप वाढत गेला.
हा.
त्याच्यामध्ये ऍड होत गेले.
हा हा.
हळू हळू आता म वर्षभरापासून मग मॅडमने ग्रुप बनवला ह त्याच्यात. तुन बरीचशी माहिती मिळत गेली आणि हे सगळे काम येत गेले.
हा हा.
ह त्यामुळे मग रिकाम्या वेळेत कराय काम पण मिळाल आणि नवीन नवीन शिक त्याला पण मिळालंय.
हा होय.
हो. आणि छान म्हटलं काम करून पण. हा. सगळ्या वेगळ्या वेगळ्या असं आा.
मध्ये शिकवायला होता काय म्हटलं?
हा कॉलेजमध्ये.
हा आणि कुठले सब्जेक्ट शिकवत होता.
मी मॅथ्स मॅथ्स आणि आपला कमप्युटरचा एक लँग्वेज आहे कम्प्युटरची ती लँग्वेज ह ती शिकवत होते.
का हा हा. मग आता आता इकडून नाही जात.
हा नाही आता आता सध्या तर आहे शांत. बघूया.
बर हा हा जवळ असलं की बर
हा जवळ असलं की ट्रॅव्हलिंग कंटिन्यू करायचं. जाताना पण दोन एक तास लागतात ह्याला पण दोन एक तास. तास म ते आणि आपल्याला कस बायकांना घरातलं
होय होय घरातलं सगळं आवरून जायला पाहिजे आणि परत येऊन सगळं आवरायला पाहिजे त्याच्यामुळे जवळ असलेलं बर.
हा मग ते पॉसिबल नाही होत म्हणून मग ठीक आता आहे हे थोडाफार. होतय हम्म. हा छान आहे त्या निमित्ताने वेगळ्या वेगळ्या महिलांशी ओळख होते प्रत्येकाचे विचार ऐकायला भेटतात ना आपल्याला पण.
छान आहे वेगवेगळ्या लोकांशी ओळख पण होते.
तेच तेच.
होय.
होय. हा कि त्या आणि कसं वेळेवर ते घरी असल्यावर आपल्याला बाकी आपले पण छंद जोपासता येतात.
होय होय हा ते पण आहे सोडा. जॉब म्हटलं की दिवसभर सगळा त्याच्यातच जातोय.
त्याच्यातच जातय रिलॅक्स होतय. म्हणून चांगली गोष्ट आहे.
ठीक आहे मग. अ चालतय ठेवु काय मग?